हॅलो.
हा तुम्ही
खूप हो येतो
आणि हे झालं का जेवण वगैरे तुमचं?
हम्म हम्म हम्म. थंडीचे
आवाज थोडा कमी येतंय. थोडंसं जरा
हो हो बोला बोला. आता आहे इव्हेंटमध्येच आहे. येतोय का आवाज?
हो आराम चालला की काय तुमचा?
हो आरामच चाललाय. थंडी भरपूर आहे पावसामुळे.
हो ते तर आहेच हो आणि त्याच्यामुळे हात पाय पण दुखतात की नाही.
हम्म.
मग तुम्ही असं काही अ कथा वगैरे वाचन वगैरे नाही करत का? हॅलो.
तुम्ही काय करताय? येतोय आवाज मला येतोय.
मला तुमचा आवाज नाही येत.
हॅलो. येतोय का? मला येतोय तुमचा आवाज. हा. काय नाही माझं वाचन चालू माझं वाचन चालूच असतं काही ना काही. तुम-तुम्हाला आहे का वा
हो का म्हणजे तुम्हाला आहे आवड म्हणजे इतकी नाहीये पण मला आवडतं. म्हणजे आध्यात्मिक गोष्टी आवडतात ऐकायला आवडत खूप आणि तशी मी बऱ्या पैकी वाचते पण. जसं स्टोऱ्या वगैरे येतात तर मी ते पण वाचन वगैरे करते.
हो हो हो.
तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? म्हणजे अ कथा वाचन आवड ऐतिहासिक गोष्टी आवडतात.
मला सर्व आवडतात. मला कोणत्याही गोष्टी वाचायला आवडतातच. मी सगळं बघत राहते हो माहिती घ्यायला हा. मी ते आता सध्या फेसबुकला चायनीज व्हिडिओ येत आहे, फ्रि रील्स ते पण बघत राहते.
अरे बापरे तुम्ही तर चायनीज पर्यंत गेलाय. भारताचा झालाय का तुमचा अभ्यास करून? अच्छा अच्छा.
त्याच पण करते. जे येईल ते बघत राहते असं, चालू
ओके ओके ओके नाही नाही मला तर श्रीकृष्णाच्या खूप आवडते श्रीकृष्णाचं. हो. तुम्ही कधी वृंदावनला वगैरे गेलाय का?
हो. मी वृंदावन, मथुरा, गोकुल सगळं ब बघुण आलेली.
अरे वा मला तर फार इच्छा आहे तिकडे जााण्याची. आता काय माहिती कधी योग येतो कधी नाही.
मण. माझ्या मग्नाच्या आारीच बघून .
हो ह .
काय नाही काय नाही बरोबर देवाला बोलवायचं असतं तो बरोबर बोलवतो.
हो कसं आहे ना आपण जेवढं वाचन करू किंवा तेवढं सारखं त्याचा विचार. करून आता ती ओढ अजून वा वाढते आपली हम्म. म्हणजे ते श्रीकृष्ण कशे होते बालपणी? त्यांचं बालपण आता आपण लहान होतो तेव्हा सिरीयल वगैरे
केलं. वाचायला गेलं की आपल्याला असं वाटतं त्याच्यामध्येच आपण आहे पाहिजे होतो.
हो म्हणजे आपण स्वतःला तिथे उपस्थित हे करतो लगेच.
हो.
हम मला फार आवडतात राधाचं, श्रीकृष्णाच्या कथा. राधा राणीच्या कथा आवडतात. म्हणजे श्रीकृष्ण बघा ना किती त्रास होता ना विचार जर केला तर देवाला पण म्हणजे किती किती गोष्टी घडत गेल्या ना त्यांच्या बरोबर. हो कसलं सुखपन नाई मिळालं त्यांना.
हम्म.
पण तो श्राप पण दिलेला होता ना म्हणजे श्रीकृष्णाला पूर्वी म्हणजे विष्णू भगवानांना एक शाप दिलेला होता. मला आता‌ एक्झॅक्ट त्यांचं नाव नाई आठवतय. का त्यांनी काय केलं होतं एक त्यांची खूप थोर भक्त होती आणि एक राक्षस होता त्यांची ती ‌ पत्नी होती जालंदर का च काई तरी नाव ए बहुतेक त्यांचं तर त्या राक्षसाने काय केलं होतं म्हणजे तो अ तिच्या तपा च्या बळावर तो श्रेष्ठ ठरत चालला होता त मग अ देवांना सगळ्यांना टेन्शन आलं होतं की अरे आता काय करायच? जे आता हे पती ए म्हणजे नवं बाय को च्या जीवावर हा तर खूप मोठा मोठा होत चालला असं जर झालं तर काई होणार नाही म्हणून सगळे अ जे आहे इंद्र वगैरे सगळे देव मग ते विष्णू भगवानांकडे गेले आता तुम्हीच काई करू शकतात म्हणे. मग ते म्हणे आता काय करायला हवं तीत माझी भक्ती करते. सगळं भक्तीच्या जीवा जोरावर चाललंय त म नाविलाज असं तर त्यांनी काय केलं होतं विष्णू भगवानांनी अ इकडे युद्ध चालू होतं त्यांचं त्या राक्षस तर मग त्यांनी काय केलं विष्णू भगवानांनी त्यांचं आवता रूप घेतलं त्या राक्षसाचं आणि त्यांच्या ठिकाणी गेला आणि ते ‌ हम्म आणि ते तिचं जे तब चालू ‌ होतं ते भंग झालं. मग तिला जेव्हा कळालं की हे तर साक्षात मी ज्यांची पूजा करते साक्षात विष्णू भगवान त्यांनीच माझं भंग केलं तिला खूप वाईट वाटलं, खूप क्रोध आला, खूप क्रोध आला तिला. मग तिने त्या रागा रागामध्ये डायरेक्ट विष्णु भगवानांना शाप देऊन टाकला. तू प्रत्येक तू जे पण जन्म घेशील ना म्हणे तुला प्रत्येक जन्मामध्ये तुला प्रेम मिळेल. पण ते पूर्ण कधीच होणार नाही म्हणे. तुझ्यापर्यंत ते राहणारच नाई आणि जो ने दिला हो. श्राप दिला होता म अ त्या च्या नंतर तिने अग्नि कुंडामध्ये उडी घेतली आणि तिचा देह त्यात केला. कारण तिला खूप वाईट वाटलं होतं. आणि म्हणे म्हण म्हणून बघा राम पण रामांना पण सीता मातेचं प्रेम नाय मिळाल म्हणजे असून तुला तिचं प्रेम मिळनार नाई. वनवास भोगावा लागला. आणि श्रीकृष्णाच तसंच झालं राधा राणी. म्हणजे त्यांच्यात प्रेम तर किती पण मिळाल का? म्हणजे असं हो सात नई दिली ना साथ नाई मिळाली त्याची मग तो शाप एका स्त्री नेच दिला होता असं.
हो हो.
आता तसं बघायला गेलं तर विष्णू भगवानांना भरपूर् पत्न्या होत्या
खर त्यांना आठ आठ होत्या आणि सोळा. ह याच्या होत्या जरासंधाच्या. जरासंधाला मारल्यानंतर. त्या अग्नि कुंडात म्हणजे तेव्हा ते होतं. तर म्हणे मी तुमच्या बायकांना सांभाळ करेल म्हणून मग ते. ते पहिले जायचे ना नवऱ्या. नवऱ्याबरोबर सती म त्यासाठी त्या चालल्या होत्या. म्हणून म श्रीकृष्णांनी त्यांच्याशी सगळ्याशी लग्न केलं.
म्हणजे तेवढ्यासाठी त्यांना नाही पाठवलं.
हो का.
. श्रीकृष्ण श्रीकृष्णाची बायको बघात सत्यभामा. रुक्मिणी. पण सत्यभामा म्हणजे कोण होती तिला खूप अहंकार होता तिच्या सौंदर्याचा.
हा.
अ. एकदम तेजस्वी सुंदर आणि हुशार होति.
हम्.
श्रीकृष्ण माझ्याशी जास्त हे करतात. आणि श्रीमंत होती म्हणजे ती बघा. अ द्वापार युगामध्ये.
हम्.
कुणाची हा द्वापार युगामध्ये यादव कुळातील जो राजा होता ना. सतराजित. सतराजित म्हणून राजा होता त्यांची ही मुलगी सत्यभामा होती. एकदा काय झालं होतं. अ सत्यभामाउं. भामांच्या वडिलांकडे की नाय एक दिव्य मणी होता हॅलो येतोय आवाज.
हा हा येतोय.
एकदा काय झालं सत्यभामाला खूप हे वाटलं की. अं माझ्यावर म्हणजे हे प्रेम करतात ब असं तसं. मग एक दिवस जे सत्यभमांचे वडील जे होते ना त्यांच्या कडे नाय का. अ साक्षात सूर्य देेवताांनी नाही का एक मणी दिलेला होता दिव्य मणी. समंथक नाव होतं त्या मन्याचं तर त्यो मणी इतका तेजस्वी होता आणि ते राज्याचं रक्षण करत होता आणि रोज ते सोनं द्यायचे
हा हा
आणि श्री कृष्णांनी एकदा काय केलं परंजना त्या राजांना विनवणी केली की राजा आता तुम्ही मला हा मणी द्या मला पण द्वारकेचं रक्षण करण्यासाठी तर त्यावेळीस राजा नाय बोलले की नाही म्हणे मी माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तो कधीच देणार नाही कोणालाच देणार नाही असे ते बोलले म तिथून श्रीकृष्ण निघून गेले म श्रीकृष्ण निघून गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाकडे तो मनी दिला त्या मुलाचं मला नाव नाही आठवतये आता तर म ते जंगलात घेऊन गेले म्हणजे राजाचा मुलगा हा समंथक राजा जो होता त्या समंतक नाही आपला हा सतराजीत तो मुलगा नाही का जंगलामध्ये तो मणी घेऊन गेला आणि तो मणी घेऊन गेल्यानंतर त्यांनी काय केलं अं तिकडनं हे आलेते जामवंत जामवंत ने बघितल नाही सॉरी अ सिंहाने त्याला मारलं कुणाला त्या मुलाला सिंहाने मारलं तिकडन जामवंत आला जामवताने सिंहाला युद्ध झालं त्यात सिंह मरून गेला म जामंवंतानी तो मणी घेतला आणि त्याच्यात त्याच्या गुफे मध्ये गेला पण मग याचा दोष कोण राजाने श्रीकृष्णांवर लावला
हू
श्रीकृष्णावर लावल्यामुळ श्री कृष्णाला फार वाईट वाटलं म त्यांनी स्वतः का तो मणी कुठे गेलाय कोणी चोरलाय म्हणून त्याच्या अ स्वतः लक्ष दिलं म ते जंगलात गेले म जंगलामध्ये जामवंत मिळाले त्यांच युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर तर मग जामवताना कळालं कि हे तर साक्षात माझे प्रभूच आहे रामच हाय म त्यांनी त्यांची मुलगी जामवंती तिचा विवाह लावून दिला श्रीकृष्णा बरोबर
हो
जस कृष्णा आणि ते याला आले म द्वारकात आले आणि यादो त्या राजांना तो मणी त्यांच्या हातात दिला म राजांना खूप लाजीरवान झालं की मी हे काय केलं बुवा
हू
श्रीकृष्णांवर आरोप केला म्हणून मगत्यांनी त्यांची माफी मागितली आणि सत्यभामाला सत्यभामा बरोबर त्यांचा विवाह करून दिला पण मग सत्य भामाला एक असं होतं राज्यामध्ये का श्रीकृष्णाला सगळ्यात म्हणजे गरीब श्रीमंतीचा आव नाही ते प्रेमळ म्हणजे रुक् हे होती रुक्मिणी आणि सत्यभामाला ते खटकायच का तिच्या ती एकदम स्नेह स्नेह होती स्नेह स्वभावाची म्हणतो ना तशी होती गर्व नाही अहंकार नाही फक्त निर्मळ मम मनाने श्रीकृष्णांवर प्रेम करणारी होती म ते सत्य आम्हाला खटकायचं म एकदा नारद मुनि बोलले कि तुझ्यापेक्षा सत्य भामाला जास्त यांना रुक्मिणीला जास्त वेळ देतात असं नारदमुनींनी सत्यभामांना सांगितलं सत्यभामाला ते आता किती केलं तरी हेच होती ती म त्याच्यामुळ तिला खूप असं हे झालं, की नाही-नाही, म्हणून तिने एक दिवस काय केलं? पूर्ण राज्यामध्ये घोषणा केली की - की कोणाचं प्रेम जास्त आहे ब ते तोळलं जाईल श्रीकृष्णास्त म्हणून मग मोठा तराजू आणला, एक एका पारड्यामध्ये श्रीकृष्णाला बसवलं आणि एका पारड्यामध्ये तिनी भरपूर सोनं टाकलं
ठीक आहे ताई, ठेऊ का मग?
बोलू नंतर, आपण परत